हम
हम
थांब एक मिनिट बोला.
हॅलो. आवाज येतोय का?
हो, हो येतोय बोला.
हम्, काय चालेय काय नाही काम करतोय.
ओके खूप काम हे?
हो, आहे ना काम आहे ना.
हम्मह आज कामच आहे किती वाजतील हो यायला?
मला तर निघायला सहाच टायमिंग दाखवतेय साडेनऊ नऊ साडेनऊ ला पोचलो होतो ना
हो, हा म्हणजे सहाला निघणार ना कारण प्यायला काही पाणी नाही म्हणून विचारते.
बरं ठीक आहे घेऊन ये तो येताना घेऊन हा
स्टोर हा मी काय म्हणत होते आता हिला बरं वाटतंय थोडं हिच्या दाता अस दुःख हे विक्स वगैरे लावली तिला
हा
तर विक्स लावल्यावर थोडंसं बरं वाटतंय तिला नाक याला
हा हो का
निंगा हम आणि हि सगळे आले ना त्यात तिला थोडस करमायला लागलंय
हो हो जरा
हम्म
तस तस आहे तसंच आहे
नाही हो छोट्या पोरांचं तसच असत हो मगाशी तर खूपच मगाशी ताप आला होता. अरे आता रे का हे झालं बरं वाटतंय तिला
हो नाही ना त तसंच तिथ दाताचच असणार आहे रे त्याच्यामुळ दातामुळेच असल तिला
हो दाता मुळच वेळते अशी चाव चावल्यासारखी करते ना ती हम्म ते दात दामुळेच दातांनी कान पण दुखतात म्हणते डोकं पण दुखतं हे जे आपल्या व्हनवटीच हे अस हे पण दुखत आणि ताप पण येते आणि शी पण होते त्याच्यामुळ ते किती म्हणजे दुखणं ओ एका वेळी सांगा जीव केवढा ह सगळ्याच पोरांना अस होत म्हणे फक्त काहीच पोरांना त्रास नाही होत.
हो हो
नाहीतर जास्तीत जास्त पोरांना असा त्रास होतो. अस होत म्हणे हम्म असं होतं त्याच्यामुळेच त्यांना जेवायला वगैरे कशालाच होत नाही नको जेवायला त्यांना हम्
हो
हॅलो अजुन काय म्हणता अ येताना दूध नाहीये पाहुणे आले त्याच्यामुळ दूध लागणार आहे आणि अजूनून हे लावणार आहे त्यानंतर त्यारा कोथिंबीर लावणारय आणि सकाळच सकाळच भाजीपाला भाजी करावी लागते ते सगळं लागणार ज वगैरे अजून काय म्हणत होते मी हो हो हेच बाळाच अस असते अस अस होते तिला
हम्म
सो असं तर असं म्हणजे म्हणत्यात अ कारल ना आणि अजून कुठल्याही भाज्या ना हो आणि धुऊ द ना हो च्
किव म
म्हणजे बीड हो चालेल ठीक आहे म ठेवा हो
अ
इथंच मगमी दिवसभरत.